हॅलो, कुठं हायस कुठं?
हाय इकडे. ते घरी आलं. काय घरी काम आहेत ना रे, शेतीचे वगैरे काम आहेत ना. करायसाठी जरा मदत करायसाठी आलो.
हा म्हटलं आज कॉलेजला दिसला नाही म्हणून तुला एकदा फोन करावा.
हा हा हा तेच घरी आलोय. ती शेतीची कामं सुरू आहेत ना रे लावणीची. ते आणि घराच पण काम सुरू हाय ना, घर पण
कुठवर आलं घराचं काम?
घराचं काम आता आलंय, स्लॅब वगैरे पडलाय, आतमध्ये प्लॅस्टरच काम बाकीये आणि लाद्या बा होय होय, दोन काम बाकी येत. हा गणेश पूजन करून घेतलंय, कस पाऊस आता पाऊस लागाय सुरुवात झालंय ना, त्याच्यामुळ कसं, पाऊस लागायच्या अगू तर बोललो गणेश पूजन करून आतमध्ये जाऊया घरात प्रवेश
बरोबर बरोबर हा तुम्ही एका साईड ला राहतो ना, त्या साईड ला. हा ते पावसाच्या अगोदर आतमध्ये गेलेलं चांगलं, बरोबर ते. हा हम्, आता कुठं शेतात जाणार हायस की
होय आता शेतात जाणार. शेतात हा
बाकी
जेवण आलाय काय? हे काय बरेच दिवसान आला ना?
अला हो खूप. सुट्टी म्हणजे तू आपण सगळे जेव्हा सुट्टीला गेलेलो ना तेव्हा सुट्टी मारलं त्याने पूर्ण. आणि नंतरला अ जेव्हा. अ सगळ्या सुट्टीवर होते तेव्हा आलेला मध्येच.
हा.
तो आणि मीच करत होतो कंटिन्यू माहितेय ना?
हा हा माहितीय माहितीय.
आ दोघ जण मी करायचो आणि जायचो खाली हॉस्टेल वर. मग त्यानंतरला मग दोन दिवसांनी सुट्ट ती तीन दिवसची सुट्टी होती, शुक्रवार, शनिवार रविवारचा
हा.
त्याला मग घरी घेऊन गेलो.
होय.
हा हा मग घरी काय तिकडे मस्त पैकी चिकन बिकन खाल्लेलं फिरलेलो मस्त पैकी हा आणि मग आता गेला माझ्या नंतर आता खरं गोव्याला जाणार होता.
हा हू. आता कुठे कॉलेजला हायस की?
हा कॉलेजमधेच हाय, लेक्चर बी क्चर काय होत नाहीत.
हा हा हम्म हम्म. हम्म बाकी काय बोलतो मग?
ऑफलाईक् चाल होतं म्हटलं तुझ आठ. पातर बितर आला असेल फिरायला.
ह पाच सलग कुठे? कामातून काय फिरायलाच नाही भेटतई कुठे काय? सर्व कामच आहेत.
कुठ फिरायला जायचं प्लॅनिंग करत होते सगळे.
होय मला माझ्या पण कानावरती आलं कुठेतरी फिरायं जानारत होती प्लॅनिंग करतायत कुठे जायच? काय कुठे जायचय? हा!
इकडे सावडव किंवा दुतापेशरला चला.
हा मग तस करू पण सवत काढायचाय तर ते सावत कडे एक चांगल आहे रे.
हा म तिथ एकच स्पॉट आहे ना? एकच स्पॉट आहे फक्त इकडे गेलं ना दुध पिशरला तिथं आपण राजापूर अख्ख फिरू शकतो.
होय.
हो! म्हणून त्याला म्हटलं या साईडला पण कशी काय पण आहे.
हा!
हा तीथन सगळेच जवळ आहे रे आडीवर आणि तिकीडनं गेलो की पुढे
हा हा हा मग तसं करू मग. हम्म बघुया विचारूया पुरा मी आता सं संडेला ना मंडेला येईन.
मंडेला हा मोठी सुट्टी काढाय लागेल काढून घेतला स
होय. जरा बोलत जरा भात लावून जरा पूर्ण होऊ देत ना. हा!
हा ते आम्हाला काय घरची शेती बीती काय नाही रे आमची.
हा होय तेच!
आम्ही असंच इकडे पडून राहतो.
हा!
तेच किती माया तुझ्या?
माया माझ्या तरी बघ तीस आहेत.
तीस हां, सगळ्या लावलेल्या आहेत की अजून लावायचे आहेत सगळ्याच?
वीस लावलेल्या आहेत अजून बाकीच्या लावायच्या आहेत अजून दहा लावायचेत अजून.
आणि बाकी कोणचं घेतलंय ते?
बाकी कोणाचं नाही ट्रॅक्टर आणि हे म्हणजे ते भाड्याने नेतात ट्रॅक्टर बाहेर पप्पा चालवायला.
हां हां!
आता जातील हा म्हणजे आमचं पूर्ण लाऊन झाल्यानंतर जातील ते.
ओके दुसरे कोणाच दुसर लावा घेतले की?
नाय नाय दुसऱ्याच कोणाच नाही लावायला. हम्म आमच स्वतःच हा मदत करतान. हा! हम्म अरे मध्येे कानावरती ऐकणं आलं होतं कि तुमच्याकडे अ तुमच्याकडे मॅची पण आहेत कायतरी?
अरे हा आमच्याकडे आहेत दहा शुक्रवार शनिवार आहेत.
नियम कस सांगतो तुला वयोगट आहे दोन हजार चार पासून पुढे.
हा हा!
हा रब्बर बॉल अडरमची स्पर्धा आहेत हम्म. आणि आमच ते गोलवाला ग्राउंड आहे मोठ.
गोलमध्ये आहे काय सर्कलमध्ये?
हा सर्कलचं ग्राउंड आहे मोठं ग्राउंड आहेेमचं ते कस ओरमच ग्राउंड आहे ते. ते त्यांन तयार केलंले आहेत. त्यालांतर कमी पण कळेेल ते हम् तसा आहे नियम म्हणजे काय पंचांचे नियम आण त राहतील आणि भांणं कयरायची नाही बस
हा ह
आणि एक आयकॉन राहील रे जो फास् टाकू शकतो पहिल्याला तुला हे नाही ऑब्जेक्शन नाही पहिले किती फार रॅपिड टाकू शकतो
हा हा
म्हणजे फ्री स्टाईल मध्ये तू कसा कशीण टाकु शकतो ते आणि बघ तुमची टीम येते का
बघूया आता आमच्या तिथं गावातली तर नाहीणार
ठिक आहे न कारण आमच्या उम्याचे च मित्र आहे सगळे
हा ते गावातले येतील पण आपण एक हॉस्टेल करून येेऊया नाही का
हा हॉस्टलची नवी आहे ना
हम्
पहिल्या सुरुवातीला मी नाही म्हण होतो कारण त्याच्यावरन परत एक भांडणं झाली होती माहिती तुला
नाही काय म्हणण नाही माहिती का झाली
अरे म्हणता म्हणतानी स्वतः स्वतः तिकडे तयार केला ना पोर आणि म मला डायरेक्ट म्हणतो की हे करायचं दाव्या तुझ्या घरी
हा
मग मी पहिलं नाही म्हटलं त्यांना म त्याच्याना भांडायला लागला माझ म आता बोलत नाही माझ्यासोबत मग हॉ हा आता अजिबात बोलतच नाही आता एक हप्ता झाला आम्ही काही बोलतच नाही का म कशी
अरे येवढं कशाला त्यानं मनावर घ्यायचं
तेनच मनावर घेतला मी काय करू आतानाच भांडणं केलं नाही सत आता घप रायला
नाही तर नाही होतरी असं पण त्यां नाही एवढं मनावर नाही घ्यायच
हा तेच
हम्म
नंतर मी तयार झालो तरी पण मला घरी विचारयला लागत ना गावाला जायच म्हणे घरी विचाराला नको
हा
हम् घरी ना सांगून तिकडे खेळायला आलं तर मला प खोक्ता येतील ना ह आणि ते चिखल्यात ना पावसात ना देढ़ दोन दिवस सल उभं राहायचं ह साठी आणि हा ते पण खूप खूप काम आहेत रे म्हणून मी जर का करत होतो जाण्यासाठी खेळायला नुसत जायचं असं ना आपण जिंकलो असतो पुढे गेलो असतो त्या थांबला भेटलं असतं तसं नाही आलं असतं ना इतरांना काम पण करायला लागणार आहेत भरपूर टीम सांभाळा स्कोरिंग सांभाळा अंपयरिंग करा अन बिन थोडीशी होतातच आताकशी झाली तर
हा मण हो हो
म्हणूनच
हा
तू कुठे खेळावेेळा गेलास का पावसाळी
नाही अरऊन तर म्हणजे गेलो होतो एका ठिकाणी लांच्यात गेलो होतो अ ते मारला नंबर मारला तेते
हा समजलं तुम स्टटस मला् तुमची जात तिथं मारतात नंबर
होय
हम्म बर आहे चांगलं आहे म तुमचा एक खेळ तुमचा रमलेला आहे आणि ते प्लेयर पण चांगले खेळणार आहेत
होये खेळणार आहेत ना प्लेयर हा आणख आणख स प्लेयर कसे आहेत ते प्लेअर कश असत ते ओकारच्या टीमधून खेळले आहेत ना त्यांना कस थोडेफार माहिती ह अस
काही शिष्य पण आहेत गुरु सारखे
हा हा
हा हा गुरु असतो सगळ्यांना घेऊन एकत्र घेऊन खेळतो
हा
ते तुमस ओंकार असतो कि ओंकार आहे कुठं आता सध्या
य आहे त काय हरळ तिकडेच आहे गावी
हा हा कुठे रबर बॉलला खळायलाेळय गेला नाही मुंबईला चालू आहेत मोठ्या मोठ्या मॅची
हो नाही तिकडे नाही नाही गेला वाटत नाही तु
आता सध्या त्याला जास्त हे आला असतं भेटला असतं त्याला बरबरय
हा तो आता कस म्हणजे ग्रामपंचायती कामच लागलाय ना कोटवल म्हणून लागलाय तो ग्रामपंचायती काम.
हा का आणि, मंगअंगावर काम भेटले याच्या म्हणजे
होय
ह आमच्या इकड माझ्या गावातली पोर ना ते आता नुसता खेळतात ना आणि नंबर बंबर येतात त्यांचे
हा आणि तो कस स्वतःच म्हणजे काम सांभाळून तू खेळायला जातो नाॅक्चा खेळायला जातो आणि डेच पूर्ण आपलं ते काम सांभळवत पूर्ण बाकीची पूरं काय काय तशी नाही आहेत बाकीची परत की नुस खेळायलाच जात त्या म्हणजे खेळायच्याच मागून तस पण करून जमत नाही ना. तर आपलं थोडंफार म्हणजे काहीतरी पाहिजे हो हम्म
म एका साइड ला ठेवायचं आणि मग सांभाळून ठेवायचं पण बरोबर आहे
हो तेच बाकीची पुोर य ती कॉलेजला क हा दिवसभ कॉलेजला प नाही कधी कधीय मॅ असल्या तर खाडे करणार. हो
तेज
हम्म आता मंग बाकी काय बाकी ठीक, आहे, तुझे मम्मी पप्पा कसेत
आलं, काय हा आहेत बरेत, बरेत जाणार आहे जाणार दोन दिवसाांनंतर तिकडे शनिवार रविवारज्ञ
हा हा हा
ओ ह, जेवून, पण का हळूहळू बंद करीत चालले वाटतं आत्ता.
होय काय बस बंद करणार आहे
हा हॉस्टेल तर पैसे वाढत, आहेत ना वीस हजार तर तीस हजार करणार आहेत
तीस हजार करणारे हॉस्टेलचे
आपण आपण राहतो तिथ तीस हजार करणार आहेत
अरे मग जास्तच वाढवतात पैसे
होय, होय.
हा हा मग काय काय मग काय त्या रूम मध्ये एवढं.
अ तेच ना आणि परत ती मेस पण बंद होणार आहे आणि वरची बीएम एसची वर बेस चालू होणार आहे.
होय काय हा हा.
म्हणजे त्याचे परत पैसे वाढणार ताटाचे
मा, ह.
तेच आणि आपण आता बघा बघत होतो मोरवाडीत छोटस राहायचं. पण घराला पण परवानगी भेटत नाही.
हा घरचे काय बोलताय?
जर समजा तुझ्या घरला आहे का?
हाय मी बोलल तर मला देतील तस काय नाही जरी
म्हणजे पूर्वकल्पना देऊन ठेवल्यास ना समजा जायला लागलं तर
हा नाही आता तू बोलतो तेव्हा मला माहिती ते आता मी बोललेन की घरी क एवढे एवढ हा. हा हा हा. हम्म सांगतो मी त्यांना घरय का? होय.
माझे मग घरच्यांना बघयला म्हणावं लागेल आणि मग तुला सांगतो मी
हा हा तेच हम्. चालेल मग चालेल मग नंतर करेन कॉल कधीतरी होय वाचलावाय तय हम्म. चालेल हा चालेल हा टीव हा. हो.